नाई हा झाल का चहा पाणी
हो झाल तुमच
आमच पण झाल मग काय करता तुम्ही?
काय नाय आत्ताच झोपतून उठले म आवराय स्ट्रेस
हम्म मग खाण्यात तुम्हाला काय काय आवडत.
खाण्यामध्ये खाण्यामध्ये मिठाई आवडता मिठाईच्या प्रकार मध्ये रसगुल्ला गुलाबजामुन
आवाज नाही येत
तुम्हाला?
अ मला मला पण मिठाई वगैरा खूप आवडती गुलाबजामून वगैरा मिल्क केक अजून इमारती मूंगचा हालवा.
अच्छा
हा
आणि इंदोर मधली फेमस रबडी.
हा रबडी पण आवडती रबडी तर मी विसरूनच गेलते रबडी तर खूप आवडती. तूम्हाला अजुन
मला शिकंजी रबडी फार आवडते.
हा शिकंजी पण छान लागते. अजून काय नाष्ट्यामध्ये काय आवडत? हम्
नाष्टा मध्ये इडली आवडते. आप्पे आणि पोहे
हा पोहे कस बनवता तुम्ही.
पोह तेच पोहे भिजून त्याला थोडस तेल टाकून जीरे मोहरीची फुडणी कडीपत्ता ते टाकून थोडेसे शेंगदाणे, कांदा, मिरची.
हम्म
ते टाकून त्यात. पोह्यामध्ये थोडस हळद, नमक टाकून मग ते टाकून करते.
हम्म मऊ आणि चांगले होतेत ना.
हो खूप छान होतात.
हा मी बन बनवते ति पोहे ते पण खूप मऊ होतात.
हा
पण मी त्यात थोडीशी साखर मिक्स करते.
अजून काय काय बनवतात नाश्त्याला तुम्ही
खमंग बनोतो. खमंग म्हणजे असं घरी नाहीत बनवत. आयते पॅकेट आणतो त्याचे करतो.
फरीशी पुसायचे हा आ खमंग घरीच बनवतो.
हा
इडली, सांबर, खमंग. हो अ आपे. आ आपे कस बनवतात.
आपे सगळे डाळी मिक्स करून.
रव्याचे आप्पे वगैरा.
रवी चे आपे नाही केले कधी फक्त ते डाळीची केलेली सगळे डाळी मिक्स करून त्यात थोडेसे पोहे पण मिसून टाकलेले. तांदुळ वैगरे हा.
हा आम्ही बनवतो तर जसं इडलीच पिठ असतं ना तर त इडलीचं पीठ राहिलेलं असतं ना मग त्याचे आपे बनवतोात आम्ही.
अच्छा
डोसा वगैरे बनवतो. तो पण खूप छान बनतो.
डोसे मी नाही. केले कधी
हम्म नाही इडलीच्या पिठाचे डोसे
हम्म हम फिरायला गेला तर नाही कुठे फिरायला गेला का नाही कुठे
हा आम्ही गेलतो ना फिरायला खाटू श्यामला
अच्छा मंदिर कसं आहे खाटूश्यामच
हा छान आहे. मंदिर खूप छान आहे. तुम्ही कुठं गेलत फिरायला ह्या वर्षी
मी काय पुण्यात फिरले पुण्याला गेले होतेच.
हम्म अजून
जेव्हा दगडोशेठ मंदिर
हम्म पुण्यामध्ये फिरायसारखं काय काय ठिकाण.
अ दगडूशेठच म दगडूशेठचं मंदिर आहे. तिकड तुळशीबाग मध्ये त्या खूप असं सोन्यानी बनलेले आहे. ते मंदिर
अच्छा
हम्म सारसबाग सारसबाग म्हणून एक गार्डन आहे असं
हा न आळंदी पण आहे ना पुण्यामध्येच
हो अजून ते हे प्राणी संंग्रहालय कात्रज मध्ये.
हा.
सिंहगड किल्ला आहे सिंहगड किल्ला पण खूप छान आहे बघण्यासारखा आहे‌.
अच्छा.
हम्.
अजून?
तो तुळशीबाग मध्ये असं ज्वेलरी वगैरे खूप छान भेटतात तिथं पण. जसं आपल्या इडियामध्ये कसं आहे तसं.
अच्छा तुम्ही कुठं राहता?
आम्ही पुण्यामध्ये वारजे ला राहतो.
अच्छा म यात प्रॉपर आता कुठं राहता तुम्ही?
प्रॉपर तिथेच वारजे पुण्यात.
अच्छा हा आम्ही इंदोरला राहतो. आणि हा कमी अजून कशाच्या बाऱ्यामधी बोलायचये
मुलं कशेयेत तुमचे?
आमचे मुलं छानेत तुमचे कशेत
बय छानयेत आमचे पण.
कोणत्या क्लासमध्ये तुमचे मुलं?
माझा एक नाइंथ क्लासमध्ये आणि मुलगी आहे ती सिक्स क्लासमध्ये.
अच्छा. आमचा मुलगा एट मध्ये आणि मुलगी फिफ्थ मध्ये.
अच्छा.
हम्म अजून मुलांना हम्म बोला.
जसं दिवाळीच्या वेळेस तुम्ही जे घरी पदार्थ बनवतात अ ह्याच्यामध्ये ते चक्की मध्ये काय काय टाकतात?
चक्कीमध्ये आम्ही बेसन पीठ वगैरे घ्यायचं अन मग त्याला मळायचं त्यात थोडस अ डालडा टाकायचा नाहीतर थोडस तूप. साजुक तुप मळतान आणि थोडस मिठाची चिमट. टाकायची आणि मग मळून घ्यायचं मग त्याच्या पुऱ्या तळून घ्यायच्या. पुऱ्या तळून घेतल्या की मग ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायच्या एकदम असं थोडं थोडं असं बगऱ्या बगऱ्या राहिलं पाहिजे ते असं दाणेदार लई पण बारीक नाही करायचं. आणि मग चाचणी घ्यायची साखराची
हम्.
एक किलो लाडू आहे जसं एक किलो ला लाडू आहे तर मी, एक किलो साखर घ्यायची त्याला. आणि पाणी एक ग्लास ठेवायचं एक किलोला ला अस त्याच माप असत.
अच्छा.
आणि मग ते साखर मिक्स करायची का चाचणी तयार होईपर्यंत त्याला आपण बघत राहायचं.
हम् हम्
आणि एकाची पियर झाली कि मंग अ त्यात आपल्याला कलर टाकायचा असला खायचा. तर त्यात नाही तर कुणी कोणी कलर टाकीत नाही बिना कलरच पिट, बनवते तर मग ती चाचणी तयार झाली कि मग ती चाचणी बारीक केलेलं.. लाडू च मिश्रण टाकून विक करायचं. मग थोडस तूप टाकायच विलायची टाकायची. आणि मग ते थोडस अस घट होईपर्यंत. राहू द्यायचं त्याला थंड थोडस होईपर्यंत. आणि मग नंतर ते असं घट्ट झालं की मग त्याचे लाडू बनवायचे.
हम्म.
तुम्ही कसं बनवता. तुम्ही कसं बनवतात लाडू,
आम्ही बेसनचे लाडू करतो ते महाराष्ट्रात करतात ना तसे,
अच्छा ती बेसनपीठ भाजून.
हो बेसनपीठ भाजून करतो?
नाही आम्ही तसं नाही बनवत आम्ही असंच बनवतो तुम्हाला जी मेथड सांगितली ना. तसच बनवतात दरवर्षी तसच बनवतात हा
इंदोरमध्ये देवीचे मंदिरे पण खूप छान आहेत ना.
हा देवीचे मंदिर खूप छान आहेतेत.
बिजासन माता हरसिद्धि मंदिर, अन्नपूर्णा, हा
आणि वैष्णो धाम पण खूप छानहे.
हा ना. आणि इकडे बगलामुखीला गेलत कधी.
हा गेलो होतो ना मी बगलामुखे
बडलामुखीची देवी पण खूप छान आहे?
ह बगलामुखीची देवी पण खूप छान आहे. आम्ही गेलतो आता दोन, तीन वर्ष आधीच गेलतो नवरात ञ होती नवरात्रामध्येच गेल तो.
मी पण गेलेली आहे दोनदा तीनदा गेलेली आहे. ह्या वर्षी नाही जाणं झालं बडडेला नाही त बडडेच्या वेळेस
हा.
हम्
हा अजून कुठं कुठं गेला तुम्ही अजून,
उज्जैनला गेले महादेवाला. परत ओंकारेश्वरला पण जाऊन आलेलीये. हम्.
अजून, आमी पण गेलो. हा नखराली राणीला बी गेलेली मी आणि उज्जैनलाप् पण गेलेली.
हम्म.
ह
अजून पित्रपर्वत तिकडं पण छाने खूप. तुमी गेलेला का पित्रपर्वतला? पित्र पर्वतला माझा मुलगा जाऊन आलेलाय.
अच्छा, हं हं हं.
हा त्यो जाऊन आलाय.
अच्छा.
हम्म, अजून कुठं कुठं गेलेलं फिरायला तुमी?
त अजून ते कोल्हापूरची देवी, महालक्ष्मी मंदिर.
हा कोल्हापूरची देवी पण हा तिथं पण खूप छाने. कोल्हापूरच्या देवीला आणि ज्योतिबाला गेलेल्या का?
ज्योतिवाला पण जाऊन आलीय.
हा आमचे कुलदेवतेत ज्योतिबा. हा तुमचे कुलदैवत कोण?
आमचे खंडोबा, खंडोबा आणि आप् -पली ही तुळजापूरची देेवी.
हा तुळजापूरची देवी कुलदेवी तुळजापूरची देवी आणि कुलदेवता ज्योतिबा.
पंढरपूरला गेलेलात कधी विठ्ठलाला?
हा गेलोलोत आमी पंढरपूरला, तुळजापूरला. येडाईला.
आणि ह्याला पण गेलेलंयतं वेदनाथ. ला गेलेलो.
अच्छा.
ते तिकडं बीड बीड जवळे ना वेदनाथ, परळी वेदनाथ.
हा हा.
तुम्ही गेलेल्या का वेदनाथला.
नाय तिकडे नाय गेलेली अजून.
अच्छा.
टाईम कुठे.
हा बालाजीला गेलेल्या का तुमी कधी?
बालाजी अ कुठलं हितलं जवळचं का लामचं?
नई नई नई लांबचं.
नाही तिकडं नाही तिकडं नाही गेले अजून हम्म
सोमनाथ ला गेला, का
सोमनाथ तर नाही, अजून
आम्ही गेलेलो सोमनाथ द्वारका खूप छान आहे तिथं पण
अच्छा कॉल कट कर.
हम्
ओके बाय
बाय, बाय